हॅलो,
हा, कसं करायचं म्हणलासा?
मी मी करतो तस सांगतो काय पिकलेलं टोमॅटोच. मी मोठे मोठे टोमॅटो असले की, तीन टोमॅटो बास होतात मला घरात सगळ्यांना. आणि बारीक मध्यम असेल तर मग चार पाच पाच तर घेतोय. आणि मग बारीक चिरायचे. आणि ते धुऊन घ्यायचे. बी तेन काढूनच चिरायच. हा. मग ते एक ताटात सगळंच घेतले असेल ते धुऊन घ्यायचं.
हा.
आणि मग तेलात दोन चमचे जास्त तेल घालायचं त्यात जिरं, मोहरी, कडिपत्ता त्यावर घालायचा आणि भरपूर लसूण घालायचा फोडणीत आणि ते सगळं फोडणी भाजली की नाही. हळद, जरा चटणी, जरा मीठ तेन टाकायचा आणि त्याच्यातच ते टोमॅटो घालायचे. ते मसाला आपला भाजला कनि त्यात टोमॅटो घालायच. आणि ते छान परतून घ्यायचं. पाणी घालायचं नाही अजिबात.
हा.
सगळा मसाला परतला कि मग त्यात शेंगदाण्याच कूट घालायचा. आणि ताट झाकून वाफेवर शिजवायचं त्या त्याचं पाणी सुटतंय टोमॅटोच त्याला
ते हम् हम्म
तेवढ्यातच शिजतंय अन् ती तशी छान भाजी होते भाकरी संग हा चपा.. ती संग पण भाकरी संग पण छान लागतं आमच्या तर आवडी खात्यात शक्यतो जास्तीचे टोमॅटो असले ना तोडायले वगैरे गेले असतात किंवा टोमॅटो स्वस स्त ठेवतात बाजारात
हा
सारखं करतोय हो हा सारखं दोन तीन दिवसांनी एकदा सारखी गेलीच नाही तरी पण खातात आमच्यात
ते आवडीवर असतंय ओ
हा आणि मग ति आमटी घ्या टोमॅटोची आमटी दोन टोमॅटो एक अर्धे वाटे डाळ घालून त्यात आमटी करायची
हा आणि तुम्ही हे करताय का काय म्हणताय त्याला दोडक्याची चटणी
दोडक्याची भाजी करतेय चटणी कशी करायची?
चटणी करायला ना दोडक्याच ते वरचं ते जे हे काढून घ्यायचं साल काय म्हणायचं त्याला सालच की आता शिरा हा शिरा काढून घ्यायच्या आणि दोडका बारीक चिरायचा आणि ते अ लसूण पण सोलून घ्यायचा आणि मिरची हिरवी मिरची घ्यायची आणि दोडका आहे ना त्यात अस लाल होसतूर भाजायचा मग लाल झाल्यावर मिक्सर मध्ये दोडका मिरची एक दोन आता एक दोन दोडका असला क त्याला एक हा त्याला एक दोन मिरची लसणाच्या पाकळ्या एक गड्डा लसूण आणि त्यात जरा कच्च शेंगदाणा घालायचं आणि मीठ घालायचं आणि बारीक करायचं कच्चे घालायचे आणि फिरवायचं आणि गरम गरम भाकरी सोबतये ना त्यात तेल घालून खायचं जर तिकट झालं ना तरच छान लागती ते छान लागते ती चटणी दडोडक्याची करून बघा हा
हा हा करून बघून कधी केलं नही
ह आम्ही पण नाही करत आमच्या मामा त्यांच्यात असते सारखा तिथं दोडकां असत ना घरचं
ह हां हां
त्यांच्यात असत्या टोमॅटोची चटणी असत्या नंतर दोडक्याची असत्या नंतर आपल्या खोबऱ्याच साधं खोबरं असतं ना अ म्हणजे ओलं ते चीरायचं आणि त्यात फक्त काय लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची घालून बारीक करायचं मीठ घालून मिक्सरला ती पण खोबऱ्याची चटणी असं ओली आणि त्यात जर हा पिकलेली लाल मिरची घातली तरी पण चालत्या दोन तीन दिवस राहते ते खायला
हो ते मसाल्यासारखंच होणार की वाटण
हम् मसाला नाही होत ते पूर्ण असं बारीक करायचं नाही ते असं खोबरं अस हा मोठं मोठं असतय ना खोबरं असं किसल्यावर कसं मोठ मोठं असतय तसं लई बारीक फिरवली कि ते पेस्ट होते. असं मोठ मोठं भरडं भरडं तसं.
हा ते ब तेच बघतो करून.
हा करून बघ.
दोडक्याची आवडल्या मला. म्हणजे लक्षात आलंय माझ्या. म्हणजे कस करायचे ते. तेव्हा मग करू न
चवच वेगळे असते दोक्याचे. आणि त्याच जरा हिरवी मिरची तेन घालून बाघा कसलं छान होते ते. गरम गरम भाकरीव जरा ते चटणी आणि आणि ती चटणी राहते पण. फ्रीज ला ठेवले की राहते. चार पाच दिवस राहतेया. पाहिजे तस आपल्याला घेऊन खाता येते.
हा हा. बघतो नक्की करून.
करून बघा की.
आणि काय म्होलतस?
काय नाही जरा छोले ते भिजत घातलं. छोले अक्का मसूर. नंतर मटकी. आमटीला काही नाही. आता भिजले की उद्या बांधायच फडक्यात. ह आता चालू ते अजून लावायचंय खरं बघा.
तुमच्या शेतात. आजूबाजूच्या शेतातल असतील की.
नाय तिथं कोणा शेतात काय नाय. फक्त तिथं नाय नाय कोण माळवं करत नाय. आम्हीच करतोय.
होय तुम्ही पण घरापुरतं करता?
हा घरापुरतंच. खायापुरतं. माळव एकदा चालू झालं की वैतागक येतो बघा खाऊन खाऊन. एवढं माळवं असतय.
मग आमच्याकडे पण असते बघा. आमच्याकड पण कसं माळवळ असते त्याच्यामु आम्हाला नुसतं डाळ. किंवा असं कडधान्याच खाऊन सवय नाही. माळव असतय. सवयच
मेथीची भाजी तर रोज खाऊन कंटाळा येते. एवढी मेथीची भाजी असते.
म मेथेची पराठी करायचे ना.
करतोय की. मेथीचे धपाटे केलते. पराटे नाही केले. धपाटे केलते.
अ तळे तळेले धपाटे का थापलेले?
थापलेले केलते.
हा ह.
आणि हे काय म्हणलंसं तुम्ही? पराठे कसं करायचं. चपातीच्या कणकेत मळायचं ना ते?
हा आणि लाटून चपाती सारखं लाटायचंन भाज्यायचं.
खरं चिरल्यावर त्याला कडू पण येतोय ना?
नाही एवढं काही येत नाही.
ते म्हणतात चिरल्यावर कडूपणा येते म्हणून.
नाही असं काय झालं नाही. आम्ही चीरतोच की.
हम्म्
नुसतं पान पान घ्यायचं. शिरा घ्यायच्या नाही त्याच्या.
हम्म हम्म.
कवळी कवळी कवळी पानं घ्यायची चिरायचे बारीकन ते पिठात मिक्स करून. हळद, मीठ, चटणी ओवा. काय आणतात तीथ पण. तेळ तीळ.
हम्म ह.
लसूण ठेचून टाकायचा.
म्हणून दाटून भाजून घ्यायचं आणि त्यासंग दही घालायचं किंवा लोणचं घालायचं डब्यात, पोरांच्या.
हम् हम्.
जरा कडू लागलं तर पण ते चांगलंच की, आपल्या शरीरासाठी.
व्हय व्हय मेथीच लाडू तेन करत्यात, डिलिव्हीला कधी खाल्लं नाही आइ
मी पण नाही खाल्लो, मी तुला तेच म्हणणार होते, मी पण नाही खाल्ल.
ऐकून माहीतीये डिंकाच तेन तेवडं खाल्लं. डे, डिंकाच विकत आणून खाल्ल. घरात केलेलं संप्रमण वीकत आणून खाल्लं.
मं नाही, घरातले पण म खाल्लो नही सोड, विकतच आणले म नवऱ्याने आणलेलं.
अ आमच्या पण यांनी आणल होत, अर्धा अर्धा किलो दोन तीन वेळा, मी संपलं की सांगायची आणायला. आणत होते ते.
चांगल वाटत्यात खोबरं बिबर घातलेल्या असत्यात, खारीक
मग परवा काय गेल तो तेव्हा, डिंकाच काय घेतलं नही, आपलं साध बुंदिच लाडूय अर्धा किलो.
हां.
आणि भाकररवडी एक पावशर, फरसानाच एक दोन पाकिट. किलो किलोचं घेतलं तेवढं खायला. मग ते दादाला एक दिलं, जमखंडीला.
हां.
ती मुलगी आणल त मुलगलागतेना कायत सारख.
हो
लगेच काही फोडलं नाही जाऊन, हां.
लागतय फरसाण, जास्त करून फारसाना देऊ नकोस. काय? ते फरसाण्यामुळ काल ते. भूक मोडत्या आणि जेवण जात नाही अजिबात, पोट लगेच गच व्हते जरा खाल्ल की. कोण पण तुला सांगत, फरसानाचं आना नुसतं.
हॊ हं डाळीच ये ना शेवटी, ते तळलेलं.
हां मला पण ते डॉक्टरांनी सांगितलेलं, फरसाना द्यायचं नही मुलांना म्हणून आ नई आपण पण खायचं नही फरसाना.
आता फळच द्याया लागलो, किती दिवस झालं. अ म्हणजे सफरचंद आणतोय, अर्धा किलो संपलं की अर्धा किलो, अर्धा किलो असं आणणतोय, तिथं तासंगाव चांगलं भेटतेंय ना, असं गोड हाय. शंभर रुपयेला अर्धा किलो, पाच-पाचच बसतात अर्धा किलो मध्ये.
बारक जायचंय का, मोठे?
मिडीयम साईज ये, लई मोठे नही, मिडीयम.
म्हणजे बारकी बारकी असेल ब ती देशी असतात, त लई गोड असत्यात. आपलं बारके बारक म्हणजे, हां टोमॅटो साईजी साईज असत बघ.
हां मग हे पण तसच आहेत की, असं मोठ आहेत मीडियम मध्ये आणि लाल-लाल भडक आहेत. लई गोड आहेत, असंचं साखर खाल्ल्या गत.
हां आणि एक ते दोन पाणचंट असत्यात बघ दिसायला चांगले असत्यात पण पानचट चवेला अस
पाणघप हां गोंड नसते त्यांमुळे ते मलां सरपंच खाऊं वाटतं नाहीं कायं नुसतं खाल्ल्यानंतर कांपूस खाल्ल्यांगत खायचं आणि एक एक तरं असं पूर्ण कापसासारखं असतं
पिट्टांना लागते एकदंम तोंडांला असं कर्कुरीत पणं लागतं नाहीं क्रंची नसते पिटांवा पिटांवा लागतांत नां
बटाटो पणं पिटांळा असते तसं म्हणजे असं नुसतंच पंजागत
हां मघं तसं लागतं ते त्यांच्यामुळे दर चं बिघडते तोंडाची आहे नां ती पणं जातं
मंग तेचं मी मध्यें खाल्लं होतो त्यांमुळे मलां कुंठली फळं असं आवडीने आवडतं नाहीत मलां म्हणजे खायचं म्हणुंन कधीं तरचं
हां मलां सीताफळ एक आवडते ब सीझन चालूं झालां म्हणे खांतो गोंड गोंड असतांत आमचे एकदंम असतांत नां गं वड्याने आम रस्त्यावर लागलेच नाहीत म्हणजे सासू जातांत नाहीं लंय झाडं भरलेली आहेतं आणि त्यां मोठं
हे करतं की हो सीताफळाची कायं करतेेत कि बासुंदी हां
फळांची बासुंदी असते ती कधीं केली नाहीय
नाहीं तीचं खाऊं वाटतं नाहीं नंतर सीता सीता फळं खाऊं वाटणारं नाहीं परंत
बाहेर बाहेर नां एकदाचं खाल्लेली आहे आम्हीं पणं त्यांची प्र ते जेंव्हा बघितल मोबाईल वरं त्यांची इच्छांची झाली नाहीं माझी त्यांतलं गरं काढायचं त्यां मिक्सरला फिंरून करं कोणं सांगितलं एवढं गरजं कोणा सिताफळ खां किती गोंड लागते
होयं
तसलं कायंड कधीं केलं नाहीं
नुसतं नॅचरल खाण्यांत आणि ते मिक्सरला लावूंन खाण्यांत त्यां ची चवीतलाही बंदल होते
हां अं पोसेस लंय बेकार त्यांची वजं बासूंदीची त्यांची नाहीं त्यांचं कहतूं
बां आमच्यां इथं आहे नां सीतापफळ कंपनी यं असं गांवला एक मिनिटं
हां